होेतोय पुढे काय म्हणतोय
काही नाहीय आता स्वयंपाक करत होती असं सांगत होती तिला काही नाही अजून नाही ना
हट् काय बनवणार आहे
खिचडीई
हा रे वा खिचडीई
मग ग काय बनवं खिचडी बनवं
काय खिचडी खातात लोक तुम्ही
खिचडी पण खिचडी ब ते सरळ टाकून खायचे ना सोयाबीन वडी भाजीपाला
हा अजून काय टाकते सब कोणता बाजीपाला टाकते
अ अ हे अ अ को कोबी भाजी बटाटे टमाटे का मग दाल लसुन ते सगळ डाळ सोयाबीन वडी
ती डाळ टाकते
तुर्चीजी
हम्म मूगची पणडाळ टाकून बनवायची छान लागते.
हा तीच्या चांगली राहते अजून ना हम्
काय खिचडी तुम्ही नाही ना बाकी आहे. बनवायचं मी हम्म मी आता कॉफी पिऊन राहिली गरम गरम मस्त.
गरम गरम कुठे हाय तु आता
रूमवर
रूमवर आहे.
हम्
स मॅडम सरांनी फोटो टाकले ते कोणते फोटो टाकले जे गावाचे
नाही अ ते ना जे एकदम चांगले म्हणजे व्यवस्थ ते काम असं चांगले फोटो आहेत ते काम करताना किंवा काहीतरी युनिक वेगळं काहीतरी असे फोटो बघून हा असे फोटो निवडून त्याने टाकलेले हा सिलेक्ट केले ते निवडलेले होते ते निवडून टाकले मग ते फोटो आणि त्याचे ओरिजनल फोटो घेऊन काहीतरी त्याचे बनवतील
बॅनर हा स्टोरी किंवा बॅनर तरी बनवणार ना ते
हम्म हम्म.
माझे पण दोन होते ना. दोन होते माझे पण फोटो.
दोन होते का?
एक हो एक ती कार्ड म्हणजे ह विवाहाचे कार्ड दिलेले होते ना दरवाज्यावर चिटकवत होती ती मुलगी त्याचे होत एक किशोरवइ ण मुलींची हा एक किशोरी मुलींची मीटिंग घेत होते ना आहारबद्दल माहिती देत होते पी एल इ
हम् हम् हम् छान होता तो पण हा तो तो तो तुझा होता का छान होता ना ग मस्त होता तो फोटो पण
पण खाली माझे चटई नाही, टाकले नाही अजून चांगलं असतं ना चटई पाहिजेल होत तिथं ह चटई नाही होती ना मग त्यामुळे ना तस घेऊन घेतलं मीने इथ हा घरात हो.
तू मस्त दर महिन्याला दर महिन्याला घेऊन घेते ना तू छान मस्त.
मॅडम ते आमची मुली म्हणजे जे ऐकणारे आहे ना. तेच मला एका फोन लावला का लगेच येऊन जातात मुली.
हो ना तुमचं तुझं ऐकून घेतात पण सगळ्या पोरी येऊन जातात.
बाकीच्या माझ्या सी आर पीच काहीच काम करत नाही बाई काय सांगू किती वेळा सांगाव लागत तेव्हा काहीतरी होतं नाही तर काय नाही करत. रडून-रडून थकून जाते मी
मी माझे-माझे करून घेते मग तेव्हा पण कराव लागतं ना मॅडम.
हा म करायची आहे ते ते गोष्टी करून मोकळे व्हायचं ना त्यांना मला असं त्या साठी त्यांना कितीतरी वेळा फोन करावा लागतो, तेव्हा ती गोष्ट भेटते. खूप त्रास देतात ग माझ्या सी आर पी मला काम नाही करत व्यवस्थित काय सांगू.
हा माझे पण एखाद दीवशी काम नाही होत.
नाही एखाद दिवशी आपण समजू शकतो ना ग एखाद दिवशी समजू शकतो ना.
हो.
पण ते प्रत्येक वेळेस. तसं करतात काय सांगावं.
तसच मग आता काय करायचे मग
ह् हम् हम् हम
हम्. न पावरी मध्ये पण झालंय ना
ते बोललो आपण नंतर आ चालू आहे हा ना चालू आहे ना तू केलं का नाही.
नाई केले अजून.
ठरवून घ्यायचं ना.
करणार पण नंतर करणार म्हणून.
ह वेट चाललं जाईल ना.
च तर चाललं जाईल.
अ मग तुझे किती पैसे आले ग
माझे अजून नाही अकाउंट जोडले नाही ना मॅडम अजून मी
का पण नाही जोडलं
मला नाही येत ना म्हणून नाही जोडल ना जेव्हा तुम्ही येणार ना तेव्हा
अगं फोनवर पण करू शकतो मी सुनीताला फोनवरच सांगितलं सुनीताला फोनवरच सांगितलं मी हो करून घेतलं तिने मला मला कॉल कर थोड्या वेळाने तुला मग मी सांगते कसं करायचं ते ह
हो चालेल मग तसं करणार मग म हा सोनाली मॅडम फोन लावला होता आता मला
हम्म
अ मग ते फोटो इमेल आयडी वर पाठवलं होत मग ति मीमे मेल पाठवलय ते मॅडमानी
हम
त्याच्यावर पाठवलं मी न फोटो ओरिजनल ईमेल मध्ये हो ईमेलपाठवला हो
हम्म हम् ठीक आहे चालेल छान ईमेल कोणी तुला ईमेल करता येत होत होत का कोणी करून दिलं तुला ईमेल हा हा अच्छा बरं झालं चांगलं
हो तेव्हा म मनाना लक्ष गेलं होत ना तेव्हा झालं होता मग त्याला बाळा हे करून दे रे का तर लगेच करून दिलं तिन
हा का चांगलं तुम्ही पण शिकून घ्यायच ईमेल वगैरे कसं करायचंत
हो शिकून घेणार ना जास्त म्हणजे आता मोबाईल हातामध्ये आहे ना मॅडम म्हणून
नाही आता आता कसं आहे तुम्ही किडवेल सारखं एवढं मोठा ऍप युज करतात सगळं हे करतात ईमेल वगैरे फोटो कसं सेंड करायचं काय करायचं हे सगळं शिकून घ्यायचं मग
हो ते करून घेणार ना काय चालू आहे मग आता
काय नाही मी पण आता बनवेल काहीतरी
काय काय बनवणार
जेवण बनवेल आता
हा आज सुमित्रा हा सुमित्रा कडे नेमत काय काय बनवणार मॅडम
मी
अ ह म्हणजे आज हम् एकटीच आहे ना म्हणून ना एकटीच ये ना तू
हा एकऐटच आहे ना म्हणून म्हणून म्हटल काय म्हणू अस काल वरणभात बनवलं तर आज आज आता काय बनू विच विचार करते
हा
हम्म हम्
मस्त पैकी मटन आणायचं बनवून खायचं ना
अगं खाते ना मी पण रोज किती खाणार
हो र त न जनाना जास्त ह आठवड्यातून दोनदा
नाही एक दोन दिवसानंतर घेऊन येते मी मस्त माझे माझे एकटी थोडस बन हा
हा
पण असं काल परवाच खाल्ल होत परवा खाल्लं होतं मग आज विचार करते आता काय करू
हा अस का
हम्म
म्हणजे सुमित्राकडे आज देमरेस अनिता नाही ग सुमित्र त्र
हा हा हा
देमो रेसिपी सांगत होती सुमित्रा पण काय माहित रच झाले असं वाटतं मला मग ह
हो का श मॅडम सोनाली मॅडम शहानाला गेली होती वाटत तिथ तिने
हा तिथे पण डेमोरेस बी झालेले आहे ना सोयाबीन वडी काय आहे ते बघितलं मी पण फोटो काय सोयाबीन वडी चे दाखवले आहे आणि गोव्याचे पीठ आहे
हम्म नाही त्याच्या त्याच काही बनवलं का मला हिरो हिरो काहीतरी दिसलं मला
मला हे वा म्हणजे शेगव्याचे पाल असं वाटत मला
हा असंच काहीतरी केलेलं दिसतय काय माहिती काय बनवलं असे पराठे बनवले का नाही लाडू सारखं दिसत होतो मला लाडू सारखं काही ते
काळूच असेल मग गोळ गोडचे पाणी होतं ना ते
हा गुड होतो गुड होत बनवलं असेल तिने काहीतरी
हा काहीतरी बनवलं असेल ते
माझं गावात पण घ्यावं लागेल तेेसि
हम्म डेमोरेश त्या दिवशी खूप चांगलं श बिरजलेग तुमच कोोपन ला
हो ना छान झाला ना
हां शांत झाला ना. न्यूज मध्ये पण आला नां हाय पेपरमध्ये- होय- होय पेपर मध्ये पण हाय हां
हुं छान -छान झाला हं लाभार्थी- एकशे अठ्ठावीस अस शंभरच्या वर- तीच होते सगळे लाभार्थी आणि कडपांढरी मध्ये कधीच- तर कॅम्प झालेला नव्हता नां.
पहिल्यांदाच आहे का तो?
हां पहिल्यांदाच अं कॅम्प झाला हे लोकं म्हणत होते दुसऱ्या गावात घ्या पण मी कड- पाढंरी मध्ये घेतला आणि कसं हे सगळे सपोर्ट- ला जास्त असतात नां डॉक्टर आशा, अंगणवाडी हें सगळे लोक. खूप सपोर्टिंगला होते, आ आम्हाला काहीच करावं नाही लागलं. पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः अगं, आशा अंगणवाडी गीतासोबत- फिरून सगळ्यांनी निरोप वेगैरे दिला. डॉक्टरांनी पणं अं यं एकदम पुढाकार घेऊन ते कार्यक्रम घेतलं त्या लोकांनी केला म्हणून तो चांगला झाला. फक्त आपल्यावर डिपेंड राहिला असं आपल्यावर अवलंबून राहिल असत तर एवढा चांगला कदाचित झाला नसता.
हां. तिथलाच डाक्टर नां मग एकत्र जयेना वोपार्डे आणि वडगावचे.
हों तिथले लोक खूप मदत करतात नां त्याच्यामुळे चांगलं झालं.
गावातच दवाखाना नाय म्हणून चांगलं जव होतं ग मॅडम.
हां, नाही पण तें लोक हो पण म्हणजे कसं लोक पण चांगले आहेत गं म्हणजे आता नवानगरला कसं नवानगरला पण गावात धोखाना हाय पण तेवढे लोक ते ते सो डॉ क्टर आणि ते लोक एवढे मदत नाही करत तेवढे वडगावचे लोक करतात. असं म्हणजे
माणसावर यहे चांगले माणस जे शिकणा हां शिकणारे ते ना त्यांना समजलं.
हां, तेचं तेचं तेचं. वडगाव मध्ये कस सगळे लोक समजदार आहे सगळे हुशार लोकहायत.
हुशार आहे म्हणून जास्त गोड होऊन जा तात जे शिकलेले नाही राहतअं त्यांना नाही काही नाही करतात मग.
तेच ना.
हां असं बोलवतात गं असं पण सांगून देतात काही.
हां ना चालेल जेवण बनव आणि अं तुला जे अकाउंट जॉईन करायचं असेल म मला कॉल कर मी तुला करून देत म्हणजे कसं कसं करायचं ते मी सांगते तसं तू करून घ्यायचं.
हों चालेल मॅडम हों ठीक आहे. हं.